नमस्ते, नमस्कार.
बोल बाई.
हम्म, बोल बाई.
काय म्हणते बाई?
काय नाही, जेवायला बसते.
काय केलं?
वड्यांची भाजी.
हा. मला पण वडे पाठवून दे.
हो.
हम्म.
वड्यांची भाजी, पोळी, भाकर.
पोळी पण केली, आणि भाकर पण केली, असं का बरं?
भाकर सकाळची.
हम्म.
हम्म. काय मग, काय चाल मग?
काही नाही, स्वयंपाकाची तयारी करते.
हम्म, काय करायचंय स्वयंपाक?
कढी, भाकर.
असंय का?
हम्म, आता त्याला झोपवलं आता करते.
हम्म हम्म. काय मग अजून? हम्म.
अ.
काय स्वयंपाक करायचं आहे मग?
कढी, भाकर बोलली ना.
असं आहे का? कढी कशी करतात.
मिरची, लसूण ग्राईंड करून घेते मी
हम्म.
ते जिऱ्याची फोडणी देऊन ते पण कलसून घेते. त्याच्यानंतर हळद गरम मसाला टाकून देते चवी पुरता
हम्
आणि ताक सोडून देते.
गरम मसाला नाई टाकत.
टाकते मी ताकामध्ये कढी मध्ये
नाही नाही टाकायच
हम्म
हम्म
आणि अ ताक सोडल्या नंतर मग थोडं उकळी फुटली बी थोडं डाळीचं पीठ टाकून देते आणि शेंगदाण्याचं कूट, नमक, कोथिंबीर बस झाला उकळु देते मग.
हम्म काय नाही बाळ काय म्हणत मग तुझं
बाळ झोपलंय.
हम्म
बाळामुळे स्वयंपाक राहुन जातो माझा.
अच्छा! रडतो का जास्त?
जास्त रडत नाही. पण त्याला कोणी ना कोणी पाहिजे बोलायला.
हम्म
एकटी येऊन जाते मी?
असं आहे का?
हम्म
हम् तुच गप्पा मारायचा ना बाई मग.
गप्पा मारते. पण मग तोंड दुकून येतं ना माझं?
हा बोलून बोलून.
मग किती मारु मी? गप्पा एकटी बाई.
हम पुढ
त्याला गप्पाच मारायला पाहिजे. तो काय तो फक्त हुं ह हो हो हा करतो? याच्या मध्ये काय त्याच थोडे तोंड दुखत म
हा काय मग आजुन
काही नाही आज काही तो जास्त रडला नाही.
हम
त्याच काल पोट दुखत होत. म्हणून रडत होता तो
हम्म
आज ओवा खाल्ले मग फरक पडला. गॅस पण काढतोय तो‌
असय आहे का?
हो
हम्म. ये मग जेवायला मी जेवायला बसते.
हम्म.
हम्म.
मी आता पहिलं भांडे घसते मग मी कढी मी कढी करेल. शेंगदाणे वगैरे भाजून कढी झाली की मग लगेच वाटण टाकून घेईन.
कुठं फिरायला गेली होती व?
आता काही याच्यामुळे कुठे जाता नाही आल पण जायचंय डिसेंबर मधे.
कुठं?
गणपतीपुळेला.
हम्म. ह.
परत नातेवाईकांकडे जायचंय पुण्याला.
अस आहे का?
हम.
हम्म.
कसल्या वडे खाते? अ?
मट नी मठाचे.
हम.
हम्म.
काय सांगत होते?
ते आवडता म्हटलं मला.
मला पण वडे नई, माझ्याकडे वडे वडे आवडता मला पण.
हम्म हम.
मठात
हम्.
हुं.
मटाचे वडे कशे बनवता?
भाजी का वडे बनवायचं?
वडे वडे.
हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, मटची डाळ भिजून द्यायची
हम्म हरभरा, मूंग, आणि मठ. हम्.
सकाळी उठायच
हू.
अन डाळ्या धुऊन सण् निथळायला ठेवून द्यायच्या.
हम्.
आणि ओला लसूण येतो. ओला लसूण, कोथंबीर, आद्रक
हम.
नमक जरा तेल पण टाकायचं. चवीनुसार लाल चटणी
हम्.
आणि चक्कीवर दळून आणायचं.
काय दळून आणायचं? ते मठ वगैरे ते भिजलेलं आणि मं हे चटणी वगैरे, कोथंबीर वगैरे नंतर हून टाकायची का?
कोथंबीर पण कोथंबीर, लसूण, जिर सगळं एक डाळ मधे थोडसं टाकून द्यायचं.
अन ते दाळ सुकवून दळायचे का ओली?
नही ना नितरलेली असते ना नितरलेली असते ना.
पण तरी पण ओलावा असेल ना त्याच्यामधे?
हम्म
हम्म
हम्म
मी आता भांडे घासते.
हम्म
हम्म. मं दळून काय करायचं?
लगेच कालून कुलून घ्यायचं. कागद टाकायचा, कागद ला थोडं तेल लावून द्यायचं. आणि गाळणी घ्यायची आणि हाताने झारून द्यायचे.
नाही मग ते दळून आणलेल काय उकायचं वगैरे नाही का? वाफवायचं नाही ना?
नही.
मं डायरेक्ट दळून आणलेलं ते कसं काय गाळायचं, ते पांच असते का ते?
हो. झारून घ्यायचं ना मग.
हम्म.
जाड गाळणीने.
ते मग किती वेळ सुकू द्यायचे?
दिवसभर.
हम्म. सोपं असतं मग. ओवा वगैरे नाही टाकत का, त्यांच्यामध्ये?
म पटलं तं टाकायचं ना.
पावडर करन
त्याच्यात दळून.
हम्म
काय मग अजून?
काही नही, कामाचा कंटाळा येतो य मला.
हम्म.. कामाचा कंटाळा येतो बाईला.
आ मग सांभाळायचं मग काम बी करायचे उशीरून जातो मग. कंटाळा नाही ना, भूक लागून जाते.
हा बाळा ला संभाळायचा कंटाळा येतो.
बाळाला सांभाळायचा नाही येत, कामाचा येतो कंटाळा उशिर होऊन जातो म्हणून
हूम्म.
बाळाला सांभाळायचं कशाला कंटाळा येईल, मला तर उलट करमत नाही तो झोपल्यावर.
आस का?
हूम्म.
हुं.
आता तर तू झोपला मग आता भांडे घासते. आता चिंता नको करू तेचे पप्पा येई पर्यंत
मग पटक्यात स्वयंपाक करून घ्यायचा.
मग भांडे पण तर घासावं लागते ना दुपारचे. वेळ नाही भेटत. सकाळी स्वयंपाक करू दिला त्याने तोपर्यंत झोपला, जेवणाला बसली पोळी संपतच होते, तेवढ्यात उठून गेला.
हू. बाळाचं नाव काय ए?
आयु
हुं.
तुमच्या बाळाचं नाव काय?
माझ्या बाळाचं नाव न्यानेश.
हुं. एकच बाळ हाय.
एकच ए.
हू चांगल हाय एकच बाळ ये.
हुं.
विसराहून पण काही कामाचं नव्हतं ना.
हुं.
चांगल हाय, बरं झालं सांगून दिलं.
हू आता तुम्ही विचारत आहे तसं म्हणून सांगा त्यांना.
हू हू.
चांगलं
एक मुलगा, एक मुलगी ये मला.
आता तर बोलले तुम्ही एकच बाळ हाय म्हणे
तुमच्या उत्तरला उत्तर दिलं मी.
मी काय बोलले? तुमच्या बाळाचं नाव काय ये?
दुसरं राऊंड काय कामाच नाही ये म्हणून हा बोलले मी.
बरं.
हां.
एकच बाळ हाय म्हणे म्हणून बोलले मी.
हूम्म. बाळ झोपलेलं राहता ना, तिक तर पटापट आवरून घ्यायच.
बोलायच्या गोष्टी राहतया
असं हे का
हा सांभाळणार कोणी तर राहिलं ना मग फरक पडतो.
हम्म
तुमच्या बाळाला साभोळणारे, खेळवणारे कोणी ना कोणी होते. माझ्या हित कोण हे
माझ्या बाळाला सांभाळायला गंजन येत
हं मग
हम्म माझं बायाला झोपू सुद्धा देत नाही.
ना का
हंम
कोण झोपू देत नाही?
जगाल हम्म
येऊन जाऊन येऊन जाऊन सू करून देतो असल मग कडेवर, कपड्यांवर
म
हम्म किती महिन्याचं हे बाळ?
माझं बाळ अ सहा महिन्याच
चांगलंच लहान हे ना बाळ
अं मग
हम्म
हं